हॅलो हा परत ते रिंग रिंग येऊन मग जॉईन झाल.
हा हा ह थोडस काही असेल मग प्रॉब्लेम असत.
म्हणजे इकडून तुम्हाला तुमच्याकडून येताना काहीतरी हे होतंय वाटत.
हा का तस तर नाही तंस एवढं काही असेल मग थोडस काही. कस वेळ आहे तोपर्यंत- तर असं प्रॉब्लेम आलं की मग होत नाही ना कंप्लीट आपले टास्क. मग एकदा माग पडलं की तसच माग माग पडत राहतं.
नाही आपण वेळ काढतो ना याच्यासाठी, आपले बाकीचे काम आपण असतात.
मग अस नाही काही प्रॉब्लेम काय आलं तर होतात आपले व्यवस्थीत.
हां.
म्हणजे आता नाही कनेक्ट झाला नाही, काही झालं कि मग- झालं ते झिरो सेकंद दाखवत होत. आणि मग कट होत, तसाच झाला ना अगोदरचा.
हा. आपण कसं मागची पिढी पण पाहिली आता पुढची पिढी पण बघतोय. आजची जनरेशन. ह.
हो हो.
आपल्या जे आपल्यापेक्षा जे जुने वयस्कर आहे त्यांना ते पचत नाहीये. त्याची कुरकुर अजून वाढलीये.
आणि मधली एक जनरेशन झाली ना आता ते त्याच्या पुढची झाली. तुमच्या सोबतच जमलेलं असत थोडं भार त्यांचं, आता पुढच्या हा पुढच्या पिढीपर्यंत त्यांना जमून घ्यायचं खूप अवघड जात, आता आपण आप आपल्या आजूबाजूला पण बरेच उदाहरण बघतो ना, आपल्या घरात पण, आजूबाजूला पण नातेवाईकांमध्ये वगैरे
हूं हूं हूं!
नातसून, असती कोणाची त्यांच्यासोबत जमत नाही कोणाचं, असं म्हणजे बरंच असतना.
नाही आत्ताच्या सुनांचंच बघा ना. अं त्यांच्या घरी आपण गेलो, आता कायम आपण त्यांच्याकडे डेली जाणं असतं म्हणजे आता ओळखीचे काही लोक आहेत सोसायटीतले किंवा आता काय. त लहानपणापासून असं छान जमलेलं, आणि अजूनही त्यांच्याकडे जाणं येणं कंटिन्यू त त्यांच आणि आपलं जे-जे बॉडिंग असतं ते वेगळ्या लेवलवर असत. पण त्यांच्या सुनांच आप ल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अलग असतं, म आपल्याला तिथे जायचा कंटाळा येतो.
हो, हो त्यांच्या चेहऱ्यावरूनच जाणवतं, हे वेगळ्याच काहीतरी दृष्टीन बघतात आपल्या
हा त्यांना असं बोर झाल्यासारखं किंवा पण चिजी बॉन्डिंग अस त पहिल्या फॅमिलीशी, त्यांना आपण गेल की जाम आनंद होतो, अरे छान गप
हा ओके हा हा आण हे नवीन जनरेशन नाही ऍडजस्ट होत. ता त्याच्यामध्ये.
नाही. आता आमच्याच ते समोरचे त्यांनी एकदा किसा सांगितला मी ते आले का ती फॅमिली म्हणे मी जेवण करूनच पाठवते. चांगले क्लोज आहेत, आणि आम्ही त्यांच्याकडे गेलो म्हणे तर त्यांची सुन जॉब करणारी तिने साध खूप वेळाने पाणी दिलं त दीलं चहा पण लवकर नाही ठेवला.
बापरे! जॉब जरी करत असली तरी हा
किती करते आणि आपण गेलो तो साधा चहा पण नाही.
हो ना समोरचे आपल्या सारखेच भेटतील असं नाही ना. हूं!
त थोडंस म्हटलं अरे हे त प्रत्येक ठिकाणी आहे.
हो ना, हो ना, त्यालाच जनरेशन गॅप म्हणतात ना.
हा!
हा ना.
आणि आता नवीन सुना असं डायरेक्ट, त्यांना कोणाशी देणं घेणंच नसतं.
नसत नसत, आम्ही जॉब करणाऱ्यायेत एवढाच त्यांचा प्लस पॉईंट असतो. पण जॉब जरी करत असले तरी नाती गोती थोडी सांभाळायचीच असतात ना. हा सगळंच बघावं लागतं. हूं कधी कोण का कधी, कधी कोणी त्यांच्या पण मदतीला काही गरज पडल्यावर कधी कोण धावून येईल ते सांगता येत नसतं, जॉब म्हणजे काय जॉबच त नसतो महत्त्वाचा सगळ्यात, पैसाच म एवढा महत्त्वाचा नसतो.
हे त्यांच्या लक्षात नाही येत, हे आपला काळ होता का रे नाही चार लोकांना पकडून ठेवायच, कधी कोणाची मदत लागेल आपल्याला आप पली कोणाला मदत लागेल, हा आपला दृष्टिकोन होता त्यांचा नव
सिटीच्या सिटीच्या ठिकाणी तर नाहीतच बघत आपलं आपलं जॉबच ठिकाण आपलं हे पण बऱ्याच ठिकाणी ते सांभाळतात पण तेवढे आपल्या संबंध असतील चांगले.
नाही पण आमच्या इकडे गावांकडे तशी कंडिशन आहे तुम्ही जर गावी गेले तुम्हीच दूध आणा तुम्हीच भाजी आणाण तुम्हीच सर्व आणना इथे राहायचंय.
हा.
खर्च करा रहा. आणि जा. त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तर सिटीपेक्षाही खतरनाक असतात.
खतरनाक असतात, सगळेच ताई तस नसत- त्यात ना गावाकड पण चांगले पण लोक खूप आहेत हा आता तशा हा हा.
ती जुनी लोक खूप व्यवस्थित होते इव्हन आता माझे मम्मी गेली तर माझी मामी खूप वयाने मोठीली तिच्यापेक्षा दहा वर्षांनी. सडनली आता तिच्या हा. दोन्ही सिस्टर एक्सपायर झाले तर तिने एकदम तिच्या अशा तोंडावरून हात फिरवणं तिला लाड करणं मम्मीला
होय होय.
एवढी सेव्हंटी फोर इयर्स ओल्ड आहे तरी पण एकदम लाड करणं तिचं तर आम्ही म्हणजे च तिच्याच मुली मामी आमच्याच मुली म्हणे आमच्या ननंद भाऊजाई मध्ये हे नातं राहील का?
अ नाही नाही वरची जनरेशन वेगळीच. निघाली एवढं नाही राहत एवढं
म्हणजे ती एटी फाइव्ह इयर्सच्या ओल्ड आहे तर ती बोलली आता मी तुला नंतर बघते की नाही बघ ते मी माझा विवाह झालाय.
हा हा बरोबर आहे ना हा आहे हो ना आहे तोपर्यंत तरी मायेन प्रेमानं बोलणं ते काय थोडं झालं. जायला यायला तरी थोड्या हुरूप राहत - - ते ना थोडस जावसं वाटत कधीतरी.
डींग खूप छान.
हा आजकाल नाही तस हम्म. चहा विचारायला तयार नाहीत आजकाल
नाही तुला साडीच करते अरे म मम्मीचं म्हणणारे आम अस सर्व्यांच चांगलंय मलाच तुझ्याकडून ब्लाउज पिस नको. माझी मम्मी समोरून हा जबरदस्त ती ने माझी मम्मी तीला म्हणते अरे मला काहीच नको मी आली
हा हो ना.
तो एक आपुलकीच हे असतं तिने सांगण हा तिने सांगन मी तुला हे करते म तुला चल तू तुला तुझ्या आवडी ची घे आणि तिने सांगण नको मला तुझ्याकडून काहीच नकोय.
काही आजारी वगैरे असेल हो बॉन्डिंग असेल. हा.
नाही तर आता अपेक्षा केल्या जातात.
हम्म. मला हे केलं नाही, मला बरोबर आहे, बरोबर आहे ते.
त्यांचं ते अपेक्षेच्या पुढचं नातं आहे.
हा, अपेक्षा नाही, पण जुनी लोक खूपच मायाळू बरं का.
हो.
मता इथ माझी पण मी जर आजारी होते, तर मग एक आजी आमचे वडिलांची चुलती बघायला आल्या होत्या.
हम्म हम्म हम.
आल्या आल्या मग म्हणली, तिला थोड कस तरी व वाटलं ना, काहीच नाही बाई अनल अस तसं म्हणल, अगं तू मला बघायला आली तीच सगळ्यात मोठं, म्हणजे आपल्याला पण आनंद होत तो न असा कि बघा म्हणजे, आता तिला थोडस चालता वगैरे व्यवस्थित येत नाही जास्त.
हम्म हम्म हम्म.
पर्यंत सोड, पण गाडीवर वगैरे ती होती दुसऱ्यांसोबत, ते आपल्याला थोडस म्हणजे चांगलं वाट ना कि बाबा, बघा तेवढा लांबून आली आपल्याला अपेक्षा पण नसती त्यांच्याकडून काही. अ एवढं आली इथे म्हणजे अशी म्हणजे पहिली माणसं मयाळू वगैरे होती न. आताच तसं नाही काही काहीतरी बघा, आली रिकाम्याच हातानी.
हम्म! नाही आता मी लहान असल्या पासून जे जे जिथे जिथे वडिलांची ट्रान्सफर झाली, काही लोकं अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहे.
वयस्कर झालेत, त्यांची मुलं आता कॉन्टॅक्टमध्ये आहेत. तेे येतात कधी मधी भेटायला. आणि माझ्या मुलाकडे पाहून, मग माझ्या मुलाला सांगतात तुझी मम्मी पण अशीच मस्ती खोर होती तुझ्यासारखी.
हो, लहानपणीच्या आठवणी सांगत असत.
म्हणजे यानी मला सांगितलं पाहिजे, तू पण त तशीच होती.
हा ना. वयच असतं ना ते, हम्म.
लहानपणापासून पाहिलेलं त्यांनी, म ते आपल्या मुलांना सां तात, तुझी मम्मी अशी होती
हा, तुम्हाले पण थोडं वेगळं वाटत असेल न.
आपण विसरून जातो एवढे लहान पाणीच कोणाच लक्षात राहत. आप हा, पण त्यांना आपल्या खोड्या लक्षात राहतात.
हा, बरोबर आहे की.
गावा, माझ्या मम्मीच्या गावी गेली का, खूप मजा येते, त्यां माझ्या मावशीचे दीर वयस्कर झालेत, चिडवतात ते, मी लहान होती आता ते तेव्हा ते गावांकडे लाईट नसायची न, थोडस आडबाजूला, कन्नड साईडला किशोर वगैरे गाव आहे इकडे, तर ते त्यांच्या लग्नात गेलेलो आम्ही, मी खूप छोट ती असेल फर्स्ट स्टॅंडर्ड ला वगैरे असेल तर तेव्हा कुठे एवढ लाईट. हे नव्हतं त तिकडे ते पातळवर. वजन वगैरे काही केलेलं असेल तर जेवण झाल्यावर मी त्या. वर्णात हात धुनार अजूनही चिडवतात ते. अजूनही चिडवतात ते तू त्या वरणात हात धुऊन आली होती.
हा हा त सव इथे तू काही नसतो पण तेव्हा समजत नसत. असत ना अल्लड असत वय थोडस आ रे. म्हणजे बाय मिस्टेक झालं ते हा.
स्टॅंडर्ड म्हणजे किती सात. सात वर्षाची वगैरे असेल तेव्हा हा हा. हा लग्न म्हणजे काय साध सुध. त असायचे तेव्हा आणि मामा मामी. ते घेऊन गेलेले त मम्मी पप्पा. पण होते आलेले आता त्यांनी सांगितलं तिथे जाऊन हात धू आता ते हात धुऊ म्हट''--'' तर मी सिटीत राहणारी मला ते समजलं नाही ते वरण आहे का काय पातळ.
काय आहे ते हो हो.
पूर्ण त्यांची फॅमिली मला अजूनही चिडवत. ते प''--''
अरे बापरे जाऊ द्या काहीतरी आठवण तुमची त्यांच्या आहेत. त्याच्यामध्ये राहिली ना.
हा म्हणजे असं काही काही गोष्टी. गी बनतात लाईफ मध्ये क त्या आयुष्यभर म्हणजे असं सोबत चालतात.
हो तुम्हाला थोडं अजून छान वाटायला असं जुन्या आठवणी. म्हणजे उजाळा मिळाला ना असं.
अ उजाळा परत न्यू फ्रेंड भेटले. म्हणजे कसं आता आ्च आव. मोबाईल मुळे स्कूल फ्रेंड भेटले कॉलेज फ्रेंड भेटले. कसन कस कुठून कुठून लिंक लागून भेटून गेले.
ते एकाकडे नंबर असेल तर मग ते मैत्रिणीचा वगैरे पाठवतात असं.
थोडा ग्रुप होत गेला कोणी रस्त्यात भेटला लिटरली रस्त्या''--'' त्यात भेटलं आणि लगेच म्हणजे मी विसरून गेलेली कारण की माझा ट्रान्स''--'' फरचा जॉब आमच्या पप्पूचा.
पण तिने हात पकडून ये कशी आहेस तू मला ओळखलं का.
अ रे हा.
निरा मोरा लक्षात अरे हा पण हिला कुठे भेटली मी. मग तीच सांगायची अरे आपण एका क्लासमध्ये होतो असे. दोन जणी मला रस्त्यावर भेटल्या आहेत बघा आपण. देव कुठून ना कुठून समोर आणून उभं करतो.
हा छान वाटलं ताई तुमचे म्हणजे. लहानपणीचे अनुभव वगैरे. शेअर केले तुम्ही हो. हो हो चालान ठीक आहे हो हो.
हा,